हा येत ऐको
हा ठीक आहे आपण रेसिपी वर बोलूया
हॅलो
हॅलो
हां बोला येतेय मला ऐकू हो येतोय. तुम्ही रेसिपी सांगता का? तुम्ही मला एखादी
हा कोणती सांगू
तुम्हाला कोणती येते छान?
सगळ्या तस येतं व्हेज नॉन व्हेज कसं बोलायचं आता कोण त विषय घेऊया?
बरं तुमच्याकडचं कोण काय काय खास आहे तुमच्या भागामध्ये ते सांगा म्हणजे मला तरी नवीन शिकायला मिळेल एखादी रेसिपी.
मासवाडी माहितीय तुम्हाला?
माजवडी हां ऐकून माहितीये. पण मी कधी बघी म्हणजे एकदा खाल्ली आहे पण असं मला बनवता नाही येत मग
हां हां मासवडी आहे मला म्हणजे माहितीय मी पण एवढे अस स्पेशल हे नाही करत पण कशी बनवायची वगैरे ते मला आयडिया आहे.
अच्छा मग मला पण सांग ना. पहिले काय त्याच्यासाठी प्रिपरेशन काय करायचं ते सांग पाहिजे तर आधी किंवा कोणते पदार्थ लागतात त्याला काय काय वस्तू लागतात इन्ग्रेडियंट
अं बेसनपीठ महत्त्वाच आहे.
अच्छा
बेसन पीठ अ तेल मीठ आणि बाकीच ते जे आतलं सारण अस त मासवडीतलं आतलं जे सारण असतं त्याच्यासाठी ते आपल्याला सुख खोबरं तीळ कोणी कोणी कांदा आपण टाक तर त्याच्यात आणि बाकीचे मसाले गरम मसाला, लाल तिखट, हळद. मीठ वगैरे
च्छा म तुम्ही त्याच्यात कोथिंबीर पण टाकता का काय काय जण भरपूर कोथिंबीर
कोथिंबीर हा कोथिंबीर पण छान असते. म्हणजे ताक तेन छान लागतंय...... हा सारनात पण टाकतो कोणी कोणी आणि जे बेसनच हे आपण पीठ तयार करतो त्याला पण वापरतात थोडीशी
हाहा हां बरं. म त्याच्यात दिसत ना अस
हा वरून ते हिरव दिसत. वरुून वडीला हा म आधी आपण का
काय मग प्रमाण किती घ्यायच असत. समजा चार जणांसाठी बनवायचे तर मग किती पीठ घ्यावं लागेल.
एक वाटी वगैरे आपली पावशरची एक वाटी असते ना तेवढं पीठ घ्यायच. आणि अ त्याच्या अंदाज त्याने दोन वाटी किंवा दीड वाटी पाणी म्हणजे अंदाज घेऊन घेऊनच आपण ते अ घोटून घोटून हे करायचं. बेसन..... जेणेकरून ते आपल्याला काय झालं पाहिजे की हे थापता आलं पाहिजे आप आपल्याल त्याच वडी करण्यासाठी प्रॉपर अस ते थापता..... जाड पण नको हा मिडीयम अस जस आपण अ गव्हाच. त्याची कस करता तान लक्षात येतं की आपल्याला कुरड्यांसाठी किती लागणार आहे तसं ते पिठे करून घ्यायचं. जेव्हा पाण्यामध्ये ते उकळी येईल तेव्हा तेल, मीठ आणि हळद. टाकून आपण ते.
अच्छा पहिले म्हणजे पाणी उकळायला ठेवून त्याच्यात तेल, मीठ, हळद आधी.
टाकायचं हा आणि उकळी आल्यानंतर हा उकळी येताना मग त्याच्या तीळ कधी घालतात तिळ आपण ते सारण बाजूला करून घ्याय सुख सारण वेगळं करून घ्यायच.
अच्छा ह्याच्यामध्ये पीठ वरच्या कवरमध्ये तीळ नसतात.
तीळ नसतात त्याच्यामध्ये फक्त बेसनच. तस आपण कव्हर करायचं आहे. आणि आतल्या सारणासाठी आपल्याला तीळ, सुक खोबरं. कुणी म्हणत कांदा. पण घेतो बारीक चिरून. कांदा वापरतात कांद्याने थोडस. बाइंडिंग घेत सगळ थोडस ते पसरत नाही हा मग काही आवडत असेल तर काही जण कांदा पण घालतात. त्याच्यात आणि आवडी नुसार आपले मसाले जे आहे गरम मसाला, धना पावडर, लाल तिखट, हळद, मीठ, हिंग. सगळ ते सारणात करून घ्यायचं सारण चांगलं मिक्सर ला बारीक करून घ्यायच. सगळं भाजून व्यवस्थित हा भाजून घ्यायचं सुक खोबरं तीळ हा तीळ आणि लसूण पण हा
अच्छा
लसूण घालायचं आणि सगळं भाजून झालं की त्याच एक मिक्सचर करून ठेवायचं वरून त्याच्यात कोथिंबीर टाक च्या वाटल्यास आखे तीळ थोडे पाहिजे असेल त अक्के तीळ पण त्याच्या डेकोरेशन म्हणून थोडस आवडतात काही काहीना हम् सारणामध्ये
मग मसाले वैगेरे पण सगळं असंच टाकायचं काय. फोडणी वगरे कराय
नाही नाही पूर्ण तस सुक्याच्यात जेव्हा भाजून घेतो ना आपण भाजून घेतल्यानंतर हा कोरडे मसाले टाकायचे मिक्स करून ते सारण बाजूला ठेवायचा आणि कांदा वापरायचा असेल तर तो थोडासा परतून घ्यायचा असा.
अच्छा म्हणजे कच्च पण नको राहिला त्याच्यामध्ये अच्छा वास मारेल बरोबर पण समजा नाही घातला तरी चालेल ना कांदा किंवा म्हणजे घालायचंच असत. असं काही नाही ना
नाहीये कांद्याने काय होणारे कांदा घातला की ते लगेच संपावं लागतात
हा बरोबर टिकणार नाही ते जास्ती बाकी या वस्तू कशा कोरडे्यात तर त्या टिकतील हा बरोबर
म्हणून मग कांदा नाही घातला ते एखाद दिवस जास्त दिवस राहत आणि कांदा घातलं की एका दिवसात संपवावं लागत हा मग तस ते दोन ऑप्शन आहे कांदा घाला किंवा नाही हा आणि मग बसणं आपलं तिकड पिट हे करून घ्यायचं घोटून घोटून तून त्याचा अंदाज येतो. किती घट्ट कराय आणि असं बोट टावर हे करून बघायचं की आता याचे पापडी येऊ शकते म्हणजे असं थोडसं पातळ थर लागू शक तो मग ओला कापड घ्यायचं
पीठ शिजवताना असं कडई सोडतं का का कसं म्हणजे? समजायचं ट्रान्स्परंट सारखं झा होतं झालं की शिजलं.
गुठळ्या होऊन द्यायचे इकडे बेसन टाकताना इकड हलवत राहायचं घट्ट घट्ट होत राहतात.
म्हणजे आपल्या लाटण्याने वगैरे घेरायचं ते
आणि रेस आपण प अ पिठलं कसं कर तो घट्ट त्या टाईप. ते होत आणि नंतर तेल असल्यामुळे ते कडाई सोड त अस म्हणजे हे नाही चिटकून ठेवत नाही अस बरोबर तो गोळा तयार होतो आणि गोळा तयार झालं ते ह्याच्यात तुम्हाला थोडं तिखट गरज वाटली की नाही मला वरून पण तिखट थोडं लागायला पाहिजे. बेसनाला तर घालू शकतो त्या आवडीनुसार आपल्या आणि मग गरम गरम असतानाच एक कापड घ्यायचं ओल करून आप ल रुमाल वगैरे आणि त्याच्यावर ते थापायचं. अस पूर्ण गोल पोळी करून घ्यायची आणि नंतर जस पाहिजे तस म्हणजे एक दम पातळ पण नाही आणि एकदम जाड पण नाही मिडियम. थोडसं की जेणेकरून त्याचे फोल्डिंग व्यवस्थ
हां अच्छा.
आणि मग ती पोळी झाली की त्याच्यावरती ते सारण सगळं पसरायचं व्यवस्थित असं दाबून घ्यायचं व्यवस्थित.
हां.
आणि नं तर मग अस एक एक फोल्डिंग करत ते रुमालालच पकडून एक एक फोल्ड करत तर रोल करायच त्याचा.
अच्छा रोल करायचा त्यांचा पहिले पण मग ते त्रिकोणी सारखं शेप दिसत ते.
मग ते त्रिकोण म्हणजे मग तो दाबत दाबत आलं ना शेवट जो असतो ना तो असं. त्रिकोणी होतो. राऊंड होतच नाही हा त्रिकोण शेप येतो त्याचा म्हणजे शेवटची जी घडी येते ना ती त्रिकोणी शेप मध्येच येते आणि मग रुमाल बाजूला काढून घ्यायच
अच्छा हा पहिले आपल्याला हवा तसा शेप झाला कि मग काढून घ्यायच पण मग हे थंड थंड हो द्यायच का गरम गरमच हे सगळं करायचं?
अं बेसन गरम असतानाच कराव लागतं ते थंड झालं. कि मग ते तु तात. हा कारण गरम हा आणि गरम असताना करेपर्यंत ती गारगार होत. येते त्यामुळे तसं काही
आणि आपण असं थापताना पण पाण्याचा हात वगैरे लावतो तर ते गार होत जाईल.
गार होत जात त्यामुळे काही असं गरमी लागत नाही असं हाताला. ते बरोबर रुमाला मध्ये गारगार होत होत ती वडी तर होते हां आणि मग शेवटची घ ते झाले का ते दाबून प्रेस करायचं दोन्ही टोक बंद कराय ची व्यवस्थित आतलं सारण आतमध्ये राहात. आणि नंतर कट करायच जस पाहिजे तसं त्याच्याबरोबर खाण्यासाठी आपल्याला एक आमटी करावी लागते.
नाही पण मग हे नंतर वड्या कापायच्या कधी त्या शेवटी?
हा म्हणजे पूर्ण रोल झाल ना तसच ठेवलं तरी चालेल, नाही गार झाल्यावर पण कापता येतात त्याला काही नाही प्रॉब्लेम ते किती वेळ पण नंतर तुम्ही ठेवू शकता हा नंतर किती वेळ पण ठेवू शकता का ल तेव्हा पण कापू शकता पण नंतर ठेवल तरी काही प्रोब्लेम होत नाही मग अखच्या अख्खा ते बरोबर वड्या तयार होत
वड्या अच्छा आणि मग त्याच्यावर जी आमटी असते ती आपण मटण चिकन मटन
हा त्याच्या टाईप तश्या टाईप आपण आमटी करायची, हा कांदा भाजून वगैरे नाही का काळ मसाल्याचं म्हणतात! तस ती आमटी करून घ्या यची, आणि त्या आमटी सोबत वडी आणि बाजरी ची भाकरी पण छान लाग गते, चपाती बरोबर पण खाऊ शकतो, नई नाय त्याच्यात टाकायचंच नाही आमटी पूर्ण सेप्रेटच उखलून घ्यायची आणि मासवडी फक्त ताटामध्येध्ये देताना आपण साईट ला द्या की जेणेकरून ज्याला जस लागेल ते सुकं पण खाऊ शकत किंवा त्या आमटीमध्ये बुडून पण
अच्छा मस्त छान रेसिपी सांगितलीस तू मला नवीन काहीतरी रेसिपी मिळाली आता रविवार स्पेशल मेनू करेल मी एकदा! मासवडी पण याला मासवडीच म्हणतात ना? अच्छा हा. स्पेशल मेनू या रविवारीच बनवेल मी, आणि मग तुला सांगेल कशी झाली होती. चालेल खूप छान रेसिपी सांगितली पुन्हा भेट एखादी नवीन रेसिपी साठी? मला तुझ्या तिकडची सांग एखादी?
परत एखाद नवीन काहीतरी ऐकूया, हो हो ठीक आहे. बाय.